हॅलो हा न नमस्कार तई-
नमस्कार झाला चहा पाणी.
हो चहा पाणीच हो झाला चहा पाणी झाला इतक्यातच झाला.
हा मला पण करायचा होता ते म्हणे तुझा एक कॉल करून घेल. तेव्हापर्यंत मग ममी फ्रेश होतो.
चालेल.
विषय काय वाचनाचे महत्त्व. बोला तुम्ही छान बोलता तुम्हाला काय वाटत. वाचना म्हणजे आजकाल वाचन कमी होत चाललंय मुलांचं शाळेच्या मुलांचं का असो ना पूर्वी काय असायचं आपल्याकडे बघा. आपण शाळेत गेलो आपल्याला प्रश्न उत्तरं सांगितलेली आहेयला की आधी आपल्याला ते धडा वाचायचो आपण. आणि त्याच्यातून शोधून ते प्रश्न उत्तर लिहायचो. पण आजकाल मुलांच काय झालंय जर नाही उत्तर सापडलं ना तर लगेच मोबाईल घ्यायचा. आणि त्या मोबाईल मधून ते उत्तर गुगल ला विचारायच. आणि लिहायचं म्हणजे झालं ते वाचन. साधा आपल्याला आता म्हणजे आमच्या घरात सुद्धा चौथीचा मुलगा आहे साधा.. आपल्याला भाषण जरी करायला लावण ना तरी आपण चार पाच पुस्तक बघायचो आणि त्याच्यातून छोटे छोटे टॉपिक. करून आपण ते भाषण करायचो आजकाल तस राहिलच नाही हो.
तेच आपल्या वेळेस कस निबंध अस. स्पर्धा अनेक वेगवेगळ्या वाचन स्पर्धा होत्या त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची सवय होती.
हो.
आणि. खरं म्हणायला गलं तर बघा वाचन माणसांच्या जीवनातील. अत्यंत महत्त्वाची सवय म्हणजे आहे आणि प्रत्येकाने लावणी. जे कारण वाचनामुळे बघा. आपल्याला ज्ञान वाढते विचारशक्ती विकसित होते व्यक्तिम ते आणि म्हणजे काही ज्ञान आपल्याला पुस्तकातच मिळत असतात
हो गुगलला पण आपणच ते जे वला तेच तिथून मिळत गुगलला पण म्हणजे तिथे पण एक माणसामुळेच ते तयार झालेलं आहे तर पुस्तकी ज्ञान हे कधी पण चांगलं असतं शब्दांच्या म्हणजे आपल्याला भाषा समजते कोणते शब्द कुठे वापरले पाहिजे, कसे वापरले पाहिज ते पण कळते शब्दांची ओळख होते सगळ्यात महत्वाचं वा चनामुळे पण आ ज काल मुलांना ते वाचन नकोच आहे.
नकोच आहे शॉर्टकट पाहिजे त्यांना सर्व
हो. म्हणजे अन्सर सुद्धा, बोला बोला बोला तुम्ही बोला
पूर्वीचे लोक म्हणत होते बघा अह म्हणजे पुस्तक हे माणसांचं खरं मित्र आहे. कारण अह आ पल्याला म्हणजे एका टाइमाला माणूस फसवू शकतो पण पुस्तक कधीच फसवत नाही
पुस्तक कधीच नाही फसवू शकत ह
आपण जेव्हा वाचन करतो बघा मन लावून तेव्हा आपल्याला नवनवीन माहिती मिळत असते इतिहासातले किंवा मग आपण विज्ञान वाचतो, भूगोल आपल्याला म्हणजे अनेक परदेश आंतरराष्ट्रीय या भागातली माहिती सुद्धा आपल्याला त्या भूगोलाच्या पुस्तकात मिळत होती
हो. आता म्हणजे पेपर सुद्धा कोणी वाचत नाही एवढा कारण ते म्हणतात की सगळी माहिती मोबाईलवरच मिळते. आमच्या घरात पेपर येतो हा फक्त आमच्या घरातले बाबाच पेपर वाचता म्हणजे तो पेपर सुद्धा वाचायला कोणाला वेळ राहिला नाही. त्याचं म्हणणं की सगळ्या माहिती जर आपल्याला मोबाईल मधूनच मिळतात म्हणजे मला असं वाटतं की काही दिवसानंतर हा पेपर पण बंद होतो की काय.
ते तर आहेच आता हे सर्व मीडिया मीडियावाले आता खूप प्रकारे म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे अ डिजिटल तयार झालंय त्यामुळे कसं बघा दोन तीन मिनिटाचा न्यूजचा व्हिडिओ बनवतात आणि आपल्याला व्हॉट्सअप वर आला की आपण तेवढे ऐकून मोकळे होऊन
हो हो म्हणजे हे सगळं मोबाईलमुळे वाचन कमी झालंय अम लोकांचं आयुष्य सोप प झालं असं की आहे ना एक फोटो घ्यायचा क्लिक करा म पाठवायचा तिथून आपल्याला सगळे उत्तर मिळत पण याचा कुठेतरी मुलांच्या अभ्यासावरती पण परिणाम होतो पूर्वी आपल्याला पुस्तक मिळाले कि पहिल्या दिवशीच आपण ते पूर्ण वाचून टाकायचो, मराठीचं पुस्तक. पहिल्या धड्या पासून तो शेवटच्या धड्यापर्यंत वाचून टाकायचो आणि पहिली कविता तर आपण लगेच पाठ करायचो पण आता मुलांना अस विचारलं तर त्यांना ते पण लक्षात राहत नाही मागच्या वर्षी त्यांना कोणता धडा होता. हा इतकं त्यांचा परिणाम झालेला आहे की अभ्यासावरती आणि वाचन नकोच आहे मुलांना. मराठीत
हो तेच तेच झालंय आता कारण त्यांची वा चण्याची आणि लिहिण्याची क्षमता कमी झाली आहे मराठीत म्हणजे आपण त्यांना एखादं वाक्य जरी वाचायला लावलं तर ते दहा वेळा विचारत
दहा वेळा विचार करतात. आता मी क्लासेस घेते तर माझ्याकडे ना कधी कधी सी बी एस ई बोर्डचे जे मुलं येतात किंवा त्यांचे पालक येतात आता तर त्यांची एकच अट असते कि माझ्या मुलाला तुम्ही इंग्लिश नाही शिक कवल तरी चालेल पण मराठी वाचता आलं पाहिजे. म्हणजे सात वीच्या मुलांनासुद्धा मराठी शिकवायचंय एवढी वाईट परिस्थिती झाली आहे.
खूप म्हणजे अक्षर हे सगळ मोबाईलचे परिणाम झाले आहे.
हो.
पूर्वीचे लोक बघाना म्हणजे त्यांच्या त्यांच्याकडे जसा वेळ मिळत होता तस ते चरित्र कथा, कादंबऱ्या अनेक प्रकारचे म्हणजे असे वेगवेगळे पुस्तक रोज वाचत आणि वाचन आपण जर सतत वाचन करत असलो तर आपली भाषा सुधारण्यातही खूप म्हणजे अ मोठा फायदा आहे त्याचा.
हो भाषा सुधरते. अ त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाच आपण राग सुद्धा कंट्रोल करू शकतो.
हो.
वाचन वाचन आपल्याला सर्व काही शिकवते आपलं पर्सनल डेव्हलपमेंट करते वाचन. आणि पूर्वी म्हणायचे पण वाचाल तर वाचाल आता तसं काहीच नाही राहिलं. खूप छान होते पूर्वीचे दिवस आणि आत्ता सुद्धा आपण आपल्या मुलांना आम्हाला तरी वाटतं की वाचनाची सवय लावली पाहिजे. पण मुला नाही ऐकत हो.
ह
पूर्वी कस शाळेमध्ये बघा शिक्षक लोक पण एक म्हणजे एक त्यांचा एक ऑफ पिरियड असायच तेव्हा ते प्रत्येकाला एकतरी पॅसेज ह मराठीतून वाचायलाच लावायचे.
हो हो हो.
आणि वाचल्यामुळे बघा म्हणजे नियमित जर आपण वाचलो तर आपलं म्हणजे आपण जितकं वाचत राहू तितकं आपल्याला म्हणजे ते मेंदूच्या साठ्यात ज्ञान प्राप्त होत.
ज्ञान प्राप्त होतो तेवढंच आपल्याला तो साचत असत की
हो परीक्षेसाठी कुठलाही प्रश्न आला तर ठीक आहे आपण ते वाचलेलं आहे आपल्याला पटकन आठवतो. त्याच.
हो. पण ज्या मुलांना लहानपणापासून वाचण्याची खूप आवड असते किंवा आपण ती निर्माण केली ना ती मुलं अभ्यासात हुशार असतात तर का.
हो हो.
हो आणि बरेच म्हणजे आता मी एका मुलीला प्रश्न विचारला होता की इंडिया काय आहे आ तिला फक्त फक्त ति पुस्तक ज्ञान आहे त्याच्यावर मला समजलं तर ती मला म्हणते की इंडिया एक सिटी आहे. म्हणजे तिने कधी वाचलेलंच नसावं ती आहे पाचवीची मुलगी सी, बी, एस, ई बोर्डची इंडिया एक आहे. मग मी म्हणलं की आपण पालक म्हणून किती मागे आहोत आपल्या मुलांना वापर नाही का हा. पालक म्हणून किती मागे आहोत आपण आपण सगळं प्रोव्हाइड करतोय त्यांना सगळं पुरवतोय पैसे त्यांना चांगलं शिक्षण पण कुठ तरी मोबाईल मुळ त्यांचा हा वापर मोबाईलचा वापर कुठ तरी आपण कमी पडतोय. तर मला वाटतं की मुलांना निस्त पुुस्तकीत ज्ञान नसून बाकीचे पण काही गोष्टी वाचायला दिलं पाहिजे जस की अ ज्ञानेश्वरी काय आहे? ही त्यांनी वाचली पाहिजे. ज्या गोष्टीतून जनरल नॉलेज मिळेल त्या गोष्टी त्यांनी वाचल्या पाहिजे.
तुम्ही बोलला ज्ञानेश्वर ही काय आहे तर ते पहिले विचारता ज्ञानेश्वर कोण होते.
हो ते पण एक महत्त्वाचं आहे म्हणजे त्यांना मला तरी वाटत की हो ज्ञानेश्वर होते कोण त्यांना आहे त्यांना चौथीला आहे ज्ञानेश्वर वगैरे कोण होते पण, गेल्यावर ते विसरून जात कारण त्यांचं तेवढं पक्क वाचन नाहीये हे फक्त घोकम पट्टी करायची आणि काहीतरी वाचन करून आणि, पुढे आपल्याला जायचे असं त्यांचं आहे ते,
अ असं तुम्ही आठवता का तुम्ही जर नाईंटीच्या आात ल्यांतर आपल्याला, अ हो म्हणजे तिसरी चौथी लायक इतिहासमध्ये बघा. शिवाजी महाराजांची, म्हणजे धडा लिहिला होता त्याच्यात ह,
हो
होता हो तर त्यात ते हिरकण, हो हिरकनी बुरुज वगैरे ते सर्व होतं बघ,
अ ते ना म्हणजे माझ्या बहिणीला होतं ते हिरकनीच,
हा तर ते म्हणजे आपल्याला आजही आठवतं आजही ते आठवत.
हम हो माझ्याई अभ्यास घ्यायची ना त्यावेळेस मला आठवतं ते हिरकनीच बहिणीला हो, आणि नंतर मी माझ्या वेळेस तो सिलेबस चेंज झाला.
हो हिरकणी म्हणजे ते अ, अ गडावर दूध विकण्यासाठी जायच त्या एक लहान भाग होत. तर गडाचे दरवाजे म्हणजे त्यांचा एक ठराविक वेळ होता की, त्या वळेने ते द गडाचे दरवाजे बंद होत असचे,
हम् हम हम
त्यानंतर म्हणजे तिला खूप ते दूध म्हणजे उरलेलं होतं तर तिला असं वाट, आता हे मी काय करू, त ती विकता विकता तिच्या लक्षातच नाही आला की आता गडाचे दरवाजेही बंद होतील. गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर ज तिला प्रश्न पडला क मी जाऊ कस, सग माझ तणंबाळ आहे.
हम्म हम हम् हम.
मती अ, गडच्या आकड्यावरून अ खाली उतरून आली.
हो म्हणजे दरवाजे बंद झाल्यानंतर ती पूर्ण गड उतरली हा आणि तो जर कडा होता तो खूप अवघड कडा होता.
खूप अवघडकडा होता आणि मग त्यानच ते हिरेकन एक गुरु जसं नाव दिलं आहे.
हो
इतकां आठवत त्याला अ हो रायगडावर गेलेले आहे.
अच्छा मला पण आहे खूप वस आहे मला माझे मिस्टर दोन, तीन वेळा जान आले माझा भाऊ गेला चार पाच वेळा त्याला तर, आवडतो ना तो मी तर म्हणजे दरवर्षी जात. ो किंवा वर्षातून दोन तीन वेळा तो मित्रांसोबत जातच असतो. शिवाजी महाराजांचा इतिहास त्याला खूप आवडतो.
आपला बघा आपण खूप म्हणजे तरी वीस एक वर्ष झाल्या असे हे वाच पण मग आपण एकम चगल्या, वास त्यामुळे आजही ते लक्षात आहे.
हो पण हेच मुलांना मागच्या वर्षी काय वाचलं हे त्यावेळेस आपल्याकडे मोबाईल नव्ह, ते ना आपण मन लावून वाचायचो आपल्याकडे कुठलाच, नव्हता ह आपल्याला उत्तर शोधावे लागायचे. आपण ते लिहायचो कारण जेवढं वाचणार तेवढं आपलं लक्षात राहणार असं आपल्याला वाटायचं.
हो
कारण आपल्याकडे काही पर्यायच नव्हता दुसरा किंवा आपल्याला नवनीत वगैरे, हे मिळायच नाही त्यामुळे म आपण वाचन तेवढं आपलं हे होतं पण आता मोबाईल असल्यामुळे वाचन फार प्रमाण झाले वाचनाच त्यामुळे मुलाना समजतच नाही. मागच्या वर्षी मराठीचा कोणता धडा होता हे सुद्धा मुला सांगू शकत नाही.
हो बरोबर तेच तर आजच डिजिटल युगात मोबाईल टीव्ही इंटरनेटचा हा वापर खूप प्रमाणात वाढून गेला आहे. त्यामुळे बरेच लोक अ म्हणजे मुलं आणि पॅरें्स वर बघा काही पॅरेंट्स कंटाळा करतात ना अभ्यास घेण्याच क गेम
हो हो हो हो मोबाईल हे घे आणि मोबाईल मधून बघ आणि बस झालं तुझं काम असं.
मग त्यांना कसं वाचण्यापासून ते असं दूर दूर जात आहे.
हो हीच पिढी अशी निघणार तर अजून पुढची पिढी कशी होणार तेच माहिती नाही पुढच्या पिढीला वाचन काय हे सुद्धा कळणार नाही.
हा मग पुढच्या पिढीला मार्फ स्टडी कराव त्या तेच उत्तर देतील सर्व त्यांना अभ्यास करायची गरज नाही.
हो त्यांना अभ्यास करायची त्यांना प्रश्न उत्तरं लिहिण्याची सुद्धा गरज नसेल. मला तर असं वाटत पुढच्या पिढीला ठीक आहे चालेल चला
अच्छा ओके.
ओके बाय बाय.
बाय